हॅलो हा.
अम् शेतात मक्का आत्ता पेरलाय.
हा.
हा आणि थोड्या दिवसानं म्हणजे प्लॉट ठेवलाय माळव्यांसाठी.
हा.
मग ते रोपा तेन जरा आणून लावायचे. मिरचीची, किंवा कांद्याच्या
हा हा चकित म्हणजे आपल्या आपल्या घरापुरत तेवढ करताय काय?
हा हा तेवढ.
हा.
मग कस कोण असतेय नसतेय वेळेवर आणायला.
हा तेच की व्हय की, लांब असल्यामुळ मग कस ते आवर्जून त्यावेळी गेलच पाहिजे बाजारात.
हा आणि वाहन पण नाही ना इथून काय.
हम्म्. होयच की. आणि ब मग आपण बायका जायच म्हटल की कस त्याला मग बसणं तेन नाहीच.
बस. ह बस म्हणजे काय सुविधा नाहीत तिथन.
हम् तेच की,. मग अस मग ते आवर्जून माणसांना थांबून ते आणून दिल. पाहिजे. अस पण ना.
आणि माळव्याशिवाय तर काय चालते.
हम्म्.
डाळी पण खाऊन खाऊन कंटाळा येतोय.
डाळी मग खातच नाहीत पहिलं जास्त. आणि काही चव पण नाही आता पहिल्यासारख्या डाळीना. उसळी बिसळी केल्या तर किती पहिले छान लागायच्या. आता कुठं काही. काही जरी घालून केलं तरी काही चांगलंच लागत
ते आता हायब्रीड आलंय ना. पहिला सगळं देशी होत.
देशी होत होय की.
हम्म. तुरीची डाळ तेन पहिला कस किती छान व्हायची त्याच. आता होत नाही तसं.
अम्म हम्म. म्हणजे आता कसल्या मोठ्या मोठ्याच आहेत डाळी. पहिल्या सारखं असं बारीक म्हणून काही नाहीच. ते कस औषध वगैरे मारून मोठं करत.
करतात हां. पिक लवकर येण्यासाठी. त्यांना काय त्यांचं पीक खपवायचं असतंय.
हा. कुणाकडन तर आपलं मोठ ठ करून बाजारात घर हे करायचं. आणि मग बाकीच काय आणि हॅलो. हां आवज येत नाही काय?
हां अडकला मध्ये बोला की,
आणि मग बाकीच काय काय करताय का तेवढंच आपलं.
हां मळ्यात तर तेवढंच
हां हां
जनावरांसाठी वैरण, खायासाठी असं काय नाही ज जनावरांसाठीच ते बदलून बदलून कधी शाळवाची वैरण. कधी मक्याची वैरण असं करतोय मग त्यातनं पीक आलं आलं नाही नाही.
हां हां निधान जनावरांना तर होतंय.
हां वैरण तर होतंय जनावरांना.
हम्म तेवढं जनावरांच जरी भागलं तरी.
विकत नाही होय होय विकत घेऊन, वैरण ती विकत घेऊन नाही परवडत नाही आणि ती पुरवठा येत नाही. शेतातले असलं कीती, कितीपण आणला आणि किती पण घाला.
हां होय.
विकत ची आणली म्हणजे तेवढीच मोजकीच घालायचं.
हम्म तेच की. आणि परवडायला पण पाहिजे ना, जनावर करायची ती पण आणि जनावरांना विक कत वैरण म्हटल्यावरती काय परवडत आहे.
होय होय.
मग ते एक एकदा वाटतंय ते दूध विकत खाल्लेलं बरं.
व्हय. आणि दुधाचं रेट पण तिकडे किती ऐंशी रुपये,
होय आमच्या इकड ऐंशी म्हैशीच.
हम्म आमच्या इथे साठ आहे.
हम्म मग बरं आहे तुमचं.
होय साठ आहे इथं रेट वाढलाच नाही आणि ते आणि गवळीला जर घातले तर. ते फॅट काढतात. होय पन्नास बावन्न अठ्ठेचाळीस असं फॅट लागतंय फॅटन म्हणजे तेवढं दर लागतंय.
हम्म हम्म हम्म
मग ते जर रतीप दिलं तर ते परवडत.
ते परवडतंय हां हां.
आणि खेडेगाव रतीप घेत्यात. खेडेगाव असल्यामुळे शक्यतो सगळ्यांच्यातच ग म्हशी आहेत.
पाहिजे हा होय की. तरी पण असं म्हणजे
हा अचानक त्यांना असं कोणत घेतय की म्हस तेन आटली म्हणा त्यांची.
हा हा हा हा
घेत्यात तसं.
हा मग आता किती जनावर आहेत तुमची?
आमची एक म्हैस आहे.
हां
आणि एक गई हाय देशी गई. ती देवाची असते ती आणि रेडी एक आहे.
हा तरी आहेत म्हणजे दोन तीन आहेतच की.
होय दोन तीन आहेत ते दोन रान पण भरपूर नाही थोडं आहे धा गून्ठ.
हां हां हां
बसं होतंय त्यांना तेवढं मगं
होयं की आणि मंग दुसरं कांहीं करतांय
कायं नाहीं पाऊस
पाऊस थोडां पडतोय थोडां ऊंन पडतंय एवढां म्हणजे एकसांरखा नाहीं पाऊस
हां इथं पणं सकाळंपासून तसंच चालूं झालंय बघां सोळा तारखेपासूंन जरां सांगितलं चं होतं
हां तेचं की,
मी तरं थोडांफार पडणांर होतां-
हां तरी मागच्यां आठवड्यांत चांगलं झालेला पाऊस त्यांमुळं जरां असं म्हणजे हां लोकांनी पेरणी वैगेरें
होयं ते एवढांच पाऊस झालां तरं किती ते एक एक ठिकांणी पूंर येण्यांसारखं झालं
होयं होयं होयं
मंग तसांच जरं कंटिन्यू जरं एक पंधरा दिवसं राहिला तरं मंग सगळंच
हां तेचं की होयं होयं ज्यांना गावांना नदी आहे त्यांना भीती आहे.
भीती हांय होयं
मंग कुठं जायचं असं पणं आहे नां प्रश्न आणि कांहीं एक हे करूंन जायचं असते
नाहीं ओसूं होयं सगळं घेऊंन जायचं नाहींतरं पाण्यांत ते बुडालं म्हणजे सगळं खरांबचं की जनावरं म्हणां ते दोन हजांर किती साली अठरा साली कांहींतरी पुरं आलतां तेव्हां किती नुकसांन झालंत.
होयं होयं त्यांवेळी जरां सारखांच येतं होतां नये
होयं होयं त्यांवेळी आणि कितीतरी जनावरांच तरं लंय हालं झालं त्यांवेळी
होयं होयं कसं माणूंस एवढं कुठलं येते एवढं कुठले येते म्हणूंन जरां हेनांच राहतेय नां
हां
आणि ते बरोबर पांक दारांत आल्यावरं मंग कायं करायचं असं पणं होतं.
आणि एक म्हणजे दो मजली घरं तेन असले की चालते वरं
चालतंय हां अगदीं म्हणजे हे असलं तरं कोडंच की जनावरांच ते शेतकऱ्यांचं लयंच हालं होतंय हॅलो
हॅलो
हॅलो
हां बोलां की
हां जरां रेनचां प्रॉब्लेम आहे वाटतं
हां ह्यां जरां वातावरणांत असते ते आंबाळ तेन आलं नां जरां ते प्रॉब्लेम येतं रेंज चां
हां मं तेचं आणि मंग कायं
काय नाही बघा
हा
तिकडं ते बी आंध्रप्रदेश नंतर मध्यप्रदेश तिकड पण आलाय की पूर
होय काय आता तिकडे चालूय का पाऊस
होय होय नाही मधी म्हणजे एक दोन दिवसाच्या मागच ऐकल होतं
हा हा हा हा तरी बेंगलोरला तेन मध्ये चांगला होता वाटतं आमच्या इथले हाईतना ते मध्ये म्हणत होतीत पाऊस भरपूर हाय तिकड म्हण
हा हा होय पुण्याला तिकडं आहे
हू हू ते पुण्याला मुंबईला चांगलं पडाय लागल्यावर तेव्हा कुठं आपल्या इकड थोडं थोडं
पडतोय हा आपल्यात म्हणजे महाराष्ट्रात म जर पहिला तिकडच जास्त पाऊस
हा मेन मुंबईला चालू व्हाय लागतंय तेव्हा कुठ महा चांगला इकडं पडायला
चालू होत
आणि कोक कोकण भागात पण चांगला पडाय लागतोय ना
होय मध्ये तिकडं भरपूर पडलाय आपल्याकड थोडा थोडा पाऊस होता तिकडे लई झालाय पाऊस
लई झालाय हा तेच की
आणि काल पण सकाळ पाासून चालू झालाय पाऊस
हा म आता जर इकड आपल्य इथ वातावरण बदलायल लागलंय की
हा ती मैत्रीण सांगत होती काल सकाळपासून जो चालू झालाय तो जरा थांबतोय
हा
का थांबतोय त्याज्या डब्बल पडतोय हा अस व्हाय लागलय घरातन हा आणि तिकडं कसं ह्या टायमात ते भात पेरत्यात नाचणं पेरत्यात आता त्यांची कामं चालू झाली
काम हा काम चालू आणि पाऊस जेवढा त्यांना पडल तेवढा चांगल ना म्हणजे ते भात वगैरे चांगलं पिकत्यात
अ दुसरं काय पिकतच नाही तिकडं भात नाचणें हेच
आपल्या वाणी सगळं असत काय पिकत
नाही पिकत नाही आणि आपण ज्वारीची भाकरी खातोय तसं तिकडं बाजरी अ नव्ह तांदळाची ज्वारी तेन माहितच नाही नाचणीची आणि तांदळाचीच
हू आणि जास्त इकडंनच भाजीपाला जात
जातोय होय होय आणि असं वेगवेगळ आपण आपल्याला ते शेंगवेल शेंडवेल कसल असतय तसल्या भाज्या असत्यात आपल्याला ते ऐकून पण माहिती
माहीत नाही हा आणि ते करण्याची पण त्यांची पद्धत काय काय वेगळ दिसत्या आता आम ह आणि जास्त तिकड मास ते अस
फणसाची कसली भाजी करत्यात, फणसाच्या ब्याची. नंतर ते कसलं, पोकळ्याची भाजी.
हा, हा, ते आपण कधी म्हणजे ह्य आपण माहित पण नाही, आपले जरी शेतात असलं तरी, आपण कस ते फेकूनच देत
देतोय, हा ते कसं करत्यात, ते काहीच माहीत नाही ना. म्हणजे, आपल्या शेतात ते उगवत असेल, खरं त्याच आपल्याला काही माहितच
माहितच नाही, हा आणि तिकडची ते आळूची पानं वगैरे, पण लय मोठी, मोठी अस त्यात कोकणातली. अशी ते आपल्यातनी कसं वड्या कडला तेन मोठी, मोठी उटत नाहीत का ती पान
हा, हा.
तशी ती पानं असत्यात, तसले पानांची त्येनी वडी करून खात्यात.
हा, हा.
असं असतय. म्हणजे, आमच्यात आमच्या ह्यांची आत्या होती ना, थोडे दिवस कोकणात. आता त्येंनी इकडे आलेत गावी.
हा.
त्यामुळ त्या सांगतात ना, असं म्हणजे आम्ही अशा खाल्लय ते खाल्लय ना.
हा, हा.
असं.
तिकड जरा जरी पाऊस पडला तर, असं लगेच कुठल्या पण ह्याला लगेच बुरशी पकडत्या.
काय पण म्हण. हा.